हां हॅलो हां तूं तिकडूंन पणं हॅलो हॅलो हां जेवणं झालं कां
अं हो जेवणं झालं माझं तूंमचं
तुं जेवलांस हां
अजूंन कायं चाललंय
कांहींच नाहीं आंता जेवणं वगैरें झालं.
हां हां
आंता झोपांयची तयारी आहे
हो कां बरं बरं मुले शाळेतं जातं असतील नां
मुलं नाहींत मलां
नाहीं कां आंता झालंय कां लग्नं हो कां बरं बरं मगं कायं क अं जॉब वगैरें करते.
नाहीं जॉब नाहीं करंत मी घरीचं असते.
घरीचं असते कां बरं बरं
तुम्हीं कायं करतां?
मी माझं एक फॅशन डिझायनिंगच आहे अजूंन हम्मं अं दुसरं पणं करते दोन तीनं कामं करते मी हो
हो कां फॅशन डिझाईनचे म्हणजे ड्रेस बनवांयचे
हो ड्रेस
ड्रेस वरं डिझाईन टाकांयची?
हो फॅशन डिझांइनिंग म्हणजे पूर्ण ड्रेस ब्लाऊज सगळंच येतं त्यांच्यामध्ये ऑल तुम्हीं कोणतेही कपडे शिवूं शकतांत. त्यांचा क्लांस घेते मी हम्मं
हो कां
हो
डबल कोणतं काम करता.
ते शाळेवरय त्यांचं जॉब.
हो.
हम्म. त्यांचा टायमिंग फिक्स असतो. मग त्यांना वेळ नसतो ना. हम्म.
काय टायमिंगय त्यांच्या शाळेची?
त्यांचं सकाळपासून असतं सहाला. हं. हम्म. त्यांना फ्री नाही होतं ते, मध्ये थोडा वेळ फ्री होतात.
मग परत त्यांना जावं लागतं. हम्.
माझे हजबंड अं या पेट्रोल पंपवर आहेत.
हो का.
हा तर चौवीस तास ड्युटी राहयती त्यांना.
हम्म हम् हम्.
आणि चोवीस तास सुट्टी.
हो का.
तर आज ते ड्युटीवर आहेत.
हो का मग, फॅमिली मोठी असेल तुमची कनाही.
अं नाही आई बाबा मी आणि हे.
हो का. हम् बरय ना, तेच कि कुठलं तुमचं गाव कोणतंय?
वाशिम.
वाशिम का. बर बर, वाशिम ला आहेत आमचे खूप पाहूनेयत आमचे. ओळखीचे आहेत. पण काय आमचं काही एवढं जाणं नाही झालं तिकडे. हां हॅलो.
हा हा. कुठे राहता तुम्ही?
आम्ही इथे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधी त्याला औरंगाबाद बाद म्हणायचे माहिती असेल ना. अजेंठा वेरूळ, इथं आली होती का? अजेंठा वगैरे पाहिलंय का?
औरंगाबादला आलते मी. पण अं पाहयला नव्हती गेली मी, अं हॉस्पिटलमध्ये आलती.
हो का. कोण होतं ऍडमिट?
अं मलाच चेक करायचं होत.
तुला का. बरं नव्हतं का काय?
नाही ते, जीवन हॉस्पिटल आहे ना तिथं.
हम् हम्.
रेल्वे रेल्वे स्टेशनच्या जवळ
हो का. मला एवढं माहित नाही तिकडच रेल्वे स्टेशन ऐकलय मी. हम्.
अ़ं त्या हॉस्पिटलला गेले होते, माझं स्क्रीन हडलेलं आहे.
हा हा.
अं म्हणजे तो जितका गरजेचा असते. कमी व्हायसारखा असते, तेवढा नाहीे त्याच्या दुप्पटनं वाढलेला आहे.
अ काय म्हणली तू नेमकं काय आलंय तुला.
स्क्रीन वाढलेला आहे स्क्रीन.
स्क्रीन म्हणजे मला लेप लक्षात नाही यायला लागलं.
म्हणजे लिवर लिवर असते ना,
हा हा हा, लिवरचं
आता लिवरच्या साईड ला हे असते.
हा कॉलेस्ट्रॉल वाढले.
नाही.
मग
अ त्याले प्लिहा म्हणतात.
हा हा,
तुम्ही यु ट्यूब वर सर्च करून बघा ना.
बरोबर नाही आ तसं तर माझं पण आयुर्वेदिकच झालेलं आहे. पण मला लक्षात नाही आलं पट नेमकं काय म्हणून हा मी सर्च करेल. ते
डाव्या साईड ला असं थोडस पर्पल कलरच अस एवढं एवढं किडनी वाणी राहते. ते किती दहा नाही तर बारा, तेरा सेंटीमीटर असते. ते
हम् हम् हम,
त.. माझ ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर वाढलेलं.
हो का मग झालं का कमी झालं का आता.
ते कमी नाही होत.
हम् हम्,
पण काही भारी उचलायचं नाही. पोटावर दाब येईल असं काहीही नाही. भारी ठिकाणी जायचं नाही. गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. असं सांगितलं डॉक्टरांनी. आणि मी त्याच्यात मला प्रेग्नेन्सी राहिली होती.
हम् हम,
तर मग आम्ही गेलतो ते डॉक्टरला चेकअप करायला तिनशे एवढं मोठं ते वाढलेलं आहे. आणि त्याच्यात बाळ हि वाढल न. आणि मग त्याच्यावर दाब आला का ते दबलं त मग ते फुटू पण शकते.
हम् हम,
ते वाढल्यामुळे ते त्याचे जे वरचे थर असते. ते एकदम पातळ झालेले असं त्याला धक्काही सहन होत नाही.
आदेल मग त्याच काय ऑपरेशन वगैरे
ऑपरेशन आहे त्याच पण मग माणसाचे ते म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती अंती कमी होते.
हम् हम,
म्हणजे ते काढणं जर हाताच्या बाहेर जर ते वाढलं म्हणजे आता काहाढाच लागते.
हम्म हम्,
त्या लिवरज्या आणि त्याले जोडलेला ज्या नसा असतात स्पीनला अ.. स्पिनला
हम्म,
त्यां जरं नसां जरं फुगल्यां त्यांच्यात ते कशां मंग वाढलं. ते कशांमुळे होते आपल्यांला कावीळ झालां मलेरिया झालां.. आणखी त्यांत किंवा वायरस जरं आपल्या आंंगात जास्तं वेळ टिकूंन राहिला तरं ते त्यांच आपल्या शरीराले प्रोटेक्शन करांयसाठी हे करतं आपली साईज वाढवते.
हो.. कां ते खूंप आंधी झालेलं असेल आंता नसेल ते हम्मं
हे खूंप आंधी झालं पणं त्यांचं निकांल आंत्ता लागंला मंग.. त्यांच्यामुळे मध्यें लक्षणं कांहीं दिसूं लागले नां त्यांच्या आंधी कांहीं दवाखांना गेलां नाहीं सगळं नॉर्मली होतं. तरं मंग कांहीं दवाखांना करांयची टाईमयचं नाहीं आंला
हम्मं हम्मं हम्मं
आणि.. मगं पूर्ण अंग सुंजवूं लागलं.
हम्मं
आणि ब्लड चार पाईट झालतं.
हम्मं हम्मं हम्मं
आणि मंग ते सगळं अं.. माझी प्लेटलेट किती? नॉर्मल लोकांच्या प्लॅटलेट किती राहतांत?
अं.. बारा -तेरा कमीत कमी
एक ते दीड लाखांपर्यंत.. एक ते दीड लाखांपर्यंत राहतांत.
प्लेट्स हां प्ले हिमोग्लोबिन हां प्लेट्स वाईट बरोबर हं
व्हाईटं जेल्सं
हम्मं
तरं माझ्या तीस हजांर आहे.
हां मंग कमी येतं नां
हां खूंप कमी येतं आणि म्हणजे तुमच्यांसारखे ज्यां नॉर्मल लोकं असतांत त्यांनी आणि त्यांचे जरं तीस किंवा चाळीस पन्नास असे जरं प्लॅटलेट झाले नां
हम्मं हम्मं
तरं तुम्हांला कावीळ मलेरिया असं कांहीं होते तुम्हांला आयषी मध्यें सिप करांय लागते.
बरोबर आहे.. हम्मं..
कारणं खूंप कमी राहतांत नां पणं माझ्या केसंमध्यें तसं नाहीये. पणं किती? मी वीस लोकंही असलां तरी कांहीं होतं नाहीं पणं दहा पांच जरं झालां तरं मंग मले द्यां लागतं
हम्मं हम्मं
तरं मलां एक मुलंगा झालेला होतां
हम्मं हम्मं
डॉक्टरांनी सांगितलं की आंता जसं एवढं पोटांत राहिलं तरं हे कायं पाडांय जमणांर नाहीं दर्षण करांयला जमणांर नाहीं कारणं एकदाचं ब्लडिंग चालूं झाली की मंग ती थांबणांर नाहीं
हम्मं हम्मं
तरं एवढं होऊं द्यां म्हंणे आणि मंग ती बाळांच्याही शिडन डॅमेज होत्यां
हम्, हम.
आता बाळ झालं होतं. नागपूरले होतो आम्ही त्यावक्तला
हम्, हम्म.
नागपूरला डिलिव्हरी झाली होती, रिसेप्शन झालं
हम्म, हम्.
तर, बाळाचं ऑपरेशन झालं होत नागपूरला. त्याच, म्हणजे त्याची जे लघवीची नळी हे ना.
हम्, हम, हम्म
तर लगविच्याया नळीत ब्लॉकेज होती.
हो, का.
मग त्याला लगवि तस बरोबर येत नव्हती. अशी स्पीडन येत नव्हती.
हा, हा, हा.
आणि मग ते जास्त ब्लॅडरमध्ये ब्लॅडर असं पूर्ण भरलेलं असल.
हम्म, हम्.
ये वर जाते ना.
बरोबर हाय.
तर मग त्याच्यामुळे त्याच्या किडन्या खराब झालत्या मग. काय पाच -सहा महिने राहिला बेबी पण.
हो, का खूपच वाईट झालं, किती वर्ष झाले?
दोन वर्ष झाले लग्नाला.
हो का.
बेबीला हुन आता एक वर्ष होते पूर्ण जून महिन्यात झाला होता.
अरे देवा, आता वर्ष होऊन गेलं ना. हम्
हा.
हम्म, जाऊ दे परत ते प्रूप त्याला पुढं जाऊन खूप त्रास झाला असता, राहिला बि राहिला असता तरी.
कारण त्याचे डबलई चार ऑपरेशन करायचे होते.
अरे बाप रे, किती एवढेशा जीवाला नही, त्रास.
जे पोटाले, असछ हाव ना पोटाले छद्र का पाडून ब्लॅडर बाहेर काढल होत.
हम्, हम्.
जरास आपली ती बेंंदी नसते का. त्येज्यात, त्यात हा त्येज्यात. खाली थोडस कट लावून अस गोल केलं होत मग, त्याच्यात तिला मी बाहेर पडू लागली आणि मग ते डबल एक वर्ष झालं ते त्याचं वजन, विजन वाढलं.
हम्, हम्.
ती दुर्बीन ऑपरेशन करल्या होतं ना, त्याच्या नळी टाकून. लघवीच्या जाग्यावून. त्याची तब्येत बी नव्हती वाढू लागली, सहा महिन्याच झालत पण त्याचं वजन आडीच किलो होत.
बापरे.
दिसायला छान होत मात्र.
हा का.
हम्.
हम. हा, लई अवघड आहे पण. आजकाल, चांगले होणं खूप कठीण झालंय. हम्.
हम्, आणि डॉक्टरांनी जेव्हा डिलिव्हरी करायच्या टाइमाला म्हटलं होतं की, आता तुमची पेशंट जसं लई रिक्स हय. तवा एवढंच होऊ द्या, आता डबल करू नका. का?
हम् हम् हम. हा ना बाबा, लईच वाईट आहे. होईल ना पुढं होईल, तब्येत चांगली झाली ना होईल व्यवस्थित.
आता बुकला पहिले, माझा दवाखाना करायला लागल.
हम्म हम्म हम्.
मी कव्हर झाली, कि मग पुढे प्लॅनिंग कराय लागल.
हा ना, तब्येत तब्येत आपली चांगली करून घ्यायची.
हा, तसे हजबंड ध्यान देणारे आहेत, शिकलेलेतं.
हो का, हम्. काही नाही, करता येतंय मग हळूहळू एवढे घाई नाही करायची, जरा थांबून करायचं. हम. आहे की नाही.
सुरुवातीला कसं लग्न झालेल्या बाया जे होत्या ना, सगळ्याकडे लेकरं होते. ते पण माझा जीव कसा व्हायचा माझंही लग्न झालं, माझ्या जवळ ही बाळ असावं.
हम् हम् हम्म हम.
तर ते म्हटले होते की, तुझी तब्येत नाही बरोबर. तुझी तब्येत नाही बरोबर, आपण करू ना मग. थोडा वेळ दे ना. मग मी बोलायची की, नाही नाही मला आई व्हायचंय नाही मला आई व्हायचं.
हम्म हम्म हम्, बरोबर आहे.